हो, काय म्हणतलं काबर कट झाला परत....
तुझा आवाजच तर येत नाही. तुम्ही रेंज मध्ये नाहीय का?
अरे, रेंज मध्येच नव्हे आता खिडकीजवळ अजून...
आ तुमचा आवाज बरोबर येत नाही, म्हणून म्हटलं फोन काबर कट झाला. मी आता परत तुला फोन लावणार होते. माझ.... पण, एक बाकी आहे ना....
म्हणलं, चला इलत लाऊन देऊ फोन... हा बोल. येतोय - जातोय. येतोय - जातोय.
हा, तसच होतय मग काय करू आता?
हा जाऊदे आता तसंच बोला मग... हा, गेले गेले... गेले. शाळेत गेले. मी पण तुला दुपारी तुझी... हा
राधिका मामीला फोन करणार होती, पण त्यांचा फोनच नाही लागला.
नाही का?
हम्म हम्म...
म्हणजे काय सांगत होता?
म्हणजे हेच बुवा एक कॉल तुम्हाला केला तर चालेल का? असं...
हा मग त्यांचा फोन काबर लागला नाही काय सांगतय कॉल व्यस्त आहे की, काय अस काही सांगत असतील ना..
नाही. लागलाच नाही. कवरेज क्षेत्राच्या बाहेर म्हटले डायरेक्ट....
मग त्या कुठं गेल्या असतील.
हम्म. हा आता तुम्हाला केला तो शेवटचाच कॉल आहे. तुम्हाला केलेले दोन... पहिले कॉल कट झाले. दोन नाही सॉरी तीन कॉल कट झाले. एक झाला. किती ब्यांशी सेकंदाचा रेकॉर्ड झाला. आणि पहिले दोन तर असेच झिरोवरच कट झालेले आहेत.
हा हा हा हा का... त्यात दाखवता का?
हा दाखवत आहे ना..
हा पण दाखवतय ना ते त्या म्हणात की ते दोनच एक्सेप्ट करता. म्हणून म्हट हा हा ज चालत असेल तर काही नाही म्हणे असं. हा मामांना केला होता ना...
हा केला होता मामांना मग मामा कामात... हो मग त्यांना म्हटलं मग तुम्ही एक काम करा फोन बाजूला ठेवून दया आम्ही दोघी जावानीच बडबड करून घेत..... तीच रेकॉर्ड झाली मग त्याच्यात...
हम्म बरं बरं बरं मग तिथे तिथे समजता ते वरती तिकडे... जिथे लागतो तिथे हा तेच सांग.. हो म्हटलं मी आता करणारच होतो फोन मला एक कॉल करायचा होता ना माझा एक बाकी आहे अजून.... पंधरा सांगितलेले होते ना हा मजून पास येतील म अजून येतील माझ तेव्हा राधिका ताईना कोणाला कराव लागल अजून त्या साईला करून देेऊन.
मग पहिले कोणाला केले तुम्ही एवढे पंधरा पैकी...
मामांना जास्त केले....
हाय का? ते मामा म्हणल वैताग आणला यांनी मला आहे ना एकदा मम्मीला करावं लागल. ते ॲप पाठवून द्यावं लागल ते राधिका मामीचा नंबर ते पाठवून द्यावा लागल.
हा त्यांना तस विचारून घे एक मिनिट ऐक राधिका मामी बोल मला मग मी तिकडे मम्मीला वगैरे ॲड करायला लवकय ते म्हटले का लगेच करून घे श्रुतीला पण करायला लाव.
हो हो ठीक आहे तसं मी त्यांना विचारूनच करीन मग आणि एक मग यांना ऍड करून घेन यांना बर त्रास द्यायला फोन यांना म्हण फोन केला तर काही टेन्शन नाही राहणार मग.
ठीक आहे ठीक आहे काय अज काय जेवलं?
आमचा उपास आहे ना आम्ही आज दोघी सासू सुना.
अरे हागळ
हे तिघच जण होते जेवणारे त्यांचा पण उपास आहे हे दोघ पण आम्ही दोघं ते तिघच होते जेवणारे मग त्यांनी काही दाळ पालक केला काही भात चपात्या होऊन केला.
ह दळ बला ला काय? झाले हो सगळं आवरलं?
हा सगळं आवरलं बसलोय आता निवांत फोन करत.
हा माझं तर आत्ता फरशी पसून आला आत्ताशी काम आवरलंय सगळं.
हम्म आता आमची परशी पुुसायची बाकी आहे.
नाही मी फरशी पुसून गेली म एकदा कामावर बसली का मला होत नाही ना मला पिकोफॉलच्या साड्या आहे. परत ते लिहाच बाके लेखण काम बाके ना म हा मग एकदा तर बसल ना मी नाही उठत. मग परत चारला उठली का लगेच चहा वगैरे झाला का शाळेत जावं लागल. पोरांना घ्यायला नाही गाडीवर नाही होत मामा मामा म्हणतात तुला बरोबर येतं नाही अजून नको जाऊ गाडीवर.
तेच ना.
हम्म जो पर्यंत पूर्ण प्रॅक्टिस होत नाय
आम्ही पण चाललो हो हम्.
चालू होता का मग बाबाशीं श्रुतीला येते का?
हा गेली होती आज ती चालवली म्हणे भाऊजी माग बसले होते चालवली म्हणे.
हा का आरे वा. चांगला आहे चांगला आहे गाडी शिकली तर तस हात साफू ना. तीन चार राऊंड मारलं श्रुतीनी का?
मी पाच सहा मारलो जाऊन काय?
श्रुती गाडी शिकते म्हणे सकाळी
हो
मला न रात्री काय. हा का हं हं. बरं आहे बरं आहे तुझ्या पाठी मागे उम करत असता का मग
नाही, नाही मी मोकळी चालवते.
अं
मला नाही लागत मागं बसलेले मी एकटीच चालवते.
तू एकटी चालवतेय काय?
हा मी एकटीच
म मा सिटी पोलीसान या लागला. हा का पाच सहा राऊंड मारले का मग ओंकार दादा न पाठीमागे बसून थोडस रस्त्यावर जायचं ना.
हा ना म एक मी पाच सहा राउंड मारले त्याच्यानंतर एक राउंड त्यांना गोल बसवुन मारला म्हणजे ते पटांंगण नाही का पार्क साईड च तिथं.
कुठे?
पार्क साईडच तिथं पटांगण नाही मोठं ते. तिथं मोठा राऊंड मारती. पाच सहा राऊंड ते मारलेच. आणि त्याच्यानंतर एक शेवटच्या राऊंड ला त्यांना बसवून राऊंड मारला. तशीच गाडी घेऊन घरी आली.
हा का? हा हा चांगल आहे चांगल आहे. बरं आहे मग श्रुती पण शिकून घेईल, तू पण शिकून घेशील काही टेन्शन नाही राह मग बाहेर जातांना.
हा फक्त ह फक्त काय व्हत ते टर्न ला नाही जमत. तेवढं फक्त अजुन.
टर्न आहेस त मेन मला, मला पण नाही जमत म्हणून तर नाही म्हणतात मामा. तर मग टर्न साठीच तर मग मी इकडून तिकडुन अशी गोलचक्कर मारते. गोलचक्कर मारते मी पण.
मी पण गोलच मारती मग चक्कर. तिथल्या तिथं गोलचक्कर मारतीये. पण इथं रोडावरचा जो हा टर्न आहे ना हा अजूनपर्यंत घेता नाही आला मला. काल त्यांनीच घेतला होता आजही त्यांनीच घेतला त्यांना म्हटलं ओ हा टर्न नाही जमणार, पंचायत इकडे तिकडे घुसून जाय चो काट्यामध्ये थोडक्यात
हा, हा नाही हळूहळू हळूहळू करायच ब्रेक दाबत राहायचं तिला.
मग फक्त ते हात पकडतात एका साइडनी आणिे नेतात टर्न इथला. हम्म.
हा बरय बरं आहे नाही थोडस हळूहळू शिकूनच शिक शिकशील ना मग.
हम्म नाही मग तेव्हा एकदा केली भाउ पहिले चालवली होती ना मग. त्याच्यानंतर ते काल घेऊन गेले मला म्हणे चालव म्हटलं मी नाही एकटी चालवणार, पाठीमाग बसा हा दो म्हणलं.
हा.
नंतर ऐकलस तु
तू कुठ गेली का आता आवाज हां हा हा. आता जिथे बसल तिथ तिथूनच बोलत जातो आता आवाज बरोबर येतो, नाही तर मग लगेच गायब होऊन जातो.
हा तिथंच बसलेली ना मग खिडकीत मागच्या घरात देवा घरातल्या पलंगावर बसलेली आहे. खिड
हा का. तिकडन आवाज येतो का? आईच्या मोबाईल ला तसा प्रॉब्लेम नाही तुझ्या नाही तुझ्याच मोबाईलला प्रॉब्लेम येतो पण आईच्या मोबाईलवर फोन करतो आम्ही तर कधी अस आवाज नाही जात लवकर.
माझ्या मोबाईलचा इशू असेल म तो आता तो जुना आहे ना. काहीतरी अस
असं आहे काय, नाही नाही तर आता आम्ही आईच्या मोबाईलवर फोन करतो तर काही, आवाज नाही जात असा गायब नाही होत. एखाद्या वेळेस होतो.
हम तेच ना.
तुम्ही आल्या का पुजा करून?
नाही बाई मी नाही गेले, आज चौथा दिवस होता ना. नाही चौथा दिवस होता ना मला त्याच्यामुळे नाही गेली. हा गेला पुढचा वट पौर्णिमेला गेला.
अ आता वटपौर्णिमा येईल.
तेच ना मग हा एक गेला. नाही ना मग हा एक गेला आणि पुढ चाहि गेला. आता अजून परत पुढच्या महिन्यात लांबले ना ते उपास.
पुढचा महिना म्हणजे वटपौर्णिमेचा उपास धरती का तु? का ग?
हो ना वटपौर्णिमेचा उपवास असतो ना.
हा नाही आई नाही धरत आई म्हणजे पुजा करेपर्यंतच धरतना म्हणून म्हटलं.
हा मग तसच धरू. पूजा करेपर्यंत धरायंच जेऊन घ्याच मग, असं तुम्ही कसं धरता?
मग कशाला जेवायचं? नाही मग तु कशाला जेवायच? वटपौर्णिमेचा उपासच होईल ना? डायरेक्ट- रात्री जेवायचं ना?
ला ना येईल दोघं होतील माझ
हा नाही तर तु एक एक मिनिट एक, तु जर उपास धरत असशील ना दरवर्षी तर हा धरला तर नाही चालणार आणि तु कधी धर धरत नशील फक्त पुजा पर्यंतच धरत असशील, तर मग तो पशुपतीनाथचा धरून घे ना
अन ऎंटिलेजेबल नाही मी काय म्हणते, मी फक्त मागच्या वर्षी धरलेला उपास ते बी कधी आदल्या दिवशी चाल होत पुजा करायलाय आई म्हणे आता नाही, म्हणे उद्या म्हणे पौर्णिमा उद्या जायच. ते पुजा करायला.
नाही मी ना, मला मला उपास असतं ना, म्हणून मग म्हणून म्हणते मी मी उपास धरत असते पुर्ण वटपौर्णिमेला. मी- पुजा केल्यावरही नाहीे जेवत, डायरेक्ट रात्री नैवेद्य दाखल्यावरच जेवते. हा असं आहे म्हणजे पहिल्यापासुनच धरते ओ बा मी हा इकडे ते इकडच्या बाया पण नाही धरत. ज्याला धरायचाय तोच धरतो, असं प्रत्येक बाई धरत. हा माझ्या आईकडे पण मग पप्पा यांच्यात पुजा केल्यावर जेवतात. हा मग मी तेच सांगते तु जर वटपौर्णिमेचा उपास नाशीन धरत ना, तर सोमवार होऊन जाईल तिचा. सोमवार हो जाईल ना, नाही तर उपासात उपास नाही चालत. अन ऎंटिलेजेबल उपवास नाही चालत कधी? हा. पुज्या पर्यंतच धर ते ती म्हणे म्हटल मग जेवण करूच नको ना, हा पशुपतीनाथचाच धरून घे.
अन ऎंटिलेजेबल
पास होऊन जाईलना. ते सोमवार होऊन जाय, ह पुढचा सोमवार झाला मोकळा तुझा.
हम्म.
हा वटपौर्णिमा झाली बा मोकळी. दवाखान्यात गेलती का तु?
अन ऎंटिलेजेबलर
तु मला त्या दिवशी क दवाखान्यात जायचंय
हाळो?
हॅलो?
हा बोला.
सोनोग्राफी करायला जाणार होती न तू?
एकोणतीसला ला बोललेय, एकोणतीसला.
काय एकोणतीस मला वाटलं आता जायचंय काय? हा का?
त्या गोळ्या खाय आणि एकोणतीस तारखेला सोनोग्राफीला ये म्हणे.
हा, का? मला वाटलं आता जायचंय काय, मला म ऐकयच झालं सगळं-
नाही.
बर बर.
मग तो तिथं गेला ख मग बघू आता काय म्हणत.
ह मग तो उपास आजचा असाच धरला ना?
हा फक्त उपास धरला नाही, उपास आहे न-
हा उपास धरला, हा मग मी ते तसा बी सोमवार असतो तुझा-
हा मग तेच ना म मी तेच म्हणलं- वटपौर्णिमेचा उपास धरीन नाही, तुप पतीचा आईचा विचार त त तो नाही तर मग आपलाता नॉर्मल सोमवार बी होता, तो होऊन जाईल, असं तिकांपैकी कुठला तरी एक होऊन जाईल.
हा ते नाही पशुपतीने आता होऊन जाईन, कारण की आई नाही धरत, आई फक्त खर येथपर्यंत धरती. हा पूजे पूजा हाय न व आई? पूजा करे पर्यंत धरतात ताई उपवास, पूर्ण नाही धरत वटपौर्णिमेचा.
हम्म.
तेच ना चालल, चालल हा हो हो हो ठीक आहे, हो चालेल मी करल तुला दुपारी फोन नाहीतर संध्याकाळी.
हो हो हो ठीक आहे करा ना, मला सांगा तस.
हो ठीक आहे, ठेऊ?